हॅलो.
आवाज आला काय?
हा हा. काय तर एस आय पी घशा घालता.
अरे मी एस आय पी चालू कराव म्हणतो एस आय पी चालू करा म्हणायलो अरे ते आपले इन्वेस्टर कोण आहेत? स्टार्टिंग पाचशेपासन होय पण झाला एक महिने. म्हणजे आता एस. आय. पी चालू करणार म्हणालो रे पाचशे स्टार्टिंग मिनियमम. त्याच्या मध्ये कसं इक्विटी एस. आय. बी असते. डेप्टी एस. आय. बी असते आ
काय काय?
इक्विटी एस. आय. पी असतीया. डीएफ्टी एस. आय. पी असतीया हब्रिडिटी एस. आय. पी असतीया. इंडेक्स फंड एस. आय. पी असतीया. अरे एस. आय. पी म्हणलं म्हणजे
इंडेक्स म्हणजे
हा मग त्यामध्ये कसं इक्विटी एस. आय. पी मध्ये कसं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतोय आपण. हा त्यामुळे जोखीम कशी जास्त असते. ते शेअर मार्केटमध्ये कसं कुठला तर आवाज वरती गेलं. ते कंपनी मधले शेअर्स कंपनी
म्हणत्यात न त्यामध्ये कसं असतीया.
हॅलो तू एक्स मध्ये का बोलाय लागले सगळे एवढं फास्ट तेवढ फास्ट का बोलाय लागलय.
एवढ्या फास्ट कुठं, रेगुलर बोलाय लागलू.
तू तू एक्स मध्ये तुझा आवाज यायल लागलं माहितीे काय आता. तुला ही फास्ट मध्ये काय मोबाईल मध्ये. आता व्हिडिओ वगैरे टू एस आपण करतोय.
तसा आवाज ये आता एकदम तसं बोलताय हे असं वाटत.
हेडफोन लावल्या म्हणून काय व्हायला का?
काय माहित काय झालं.
हो, तू चालू कर, तू चालू कर म्हणतो रे मी.
मी तर चालू केलं पर एंजल म्हणून काय वापराय नाही मी. मी फोन पे डायरेक्ट केले..
फोन पे वर कसा गेलास?
फोन पर आहेस की एस. आय. पी सगळं आहे. फोन पर का, काय, काय पाहिजे तुला सगळं आहे. शेअर मार्केटवर सगळं आहे. इ्फ इन्फ्रा ट्रेडिंग, हाऊ द ट्रेनिंग, काय काय ट्रेडिंग अस ते सगळं आहे ते.
ते ते डाउनलोड कराय लागलोय मी म्हणून काय ते
मी पण ते एंजल वन हे ते कुण्यान सांगितलेला. त्यासाठी डाउनलोड केलत मी. कुणाल ना सांगितलेलं रे ते होय. आ
रायपूर केल्यावर काय भेटतेय काय?
तीनशे रुपये भेटतात.
दीडशे रुपये?
होय मी रेफरन्स टाकतो की तुला अडीचशे अडीचशे घेऊया.
बन भारी आहे की नाही तीनशे रुपये ब दडशे दिते रे
हा दीडशे दीडशे रुपये तीनशे रुपये भेटत रेपर केल्या बाून
आणि लय भारी कलीवाज
हम्म.
मला बाईक लावत रे हे तला रेफर केलत काय तुला,
अरे तिनं काय केलं माहितीय काय तो म्हणला एकटा पोरगा म्हणला अ तो पै पैसे ज त म्हला ट्रेडिंग करायला हा म्ह ट्रेडिंग केल्याला त्या जे प्रॉफिट असते नाही त्यातलं पन्नास टक्के त्याला द्यायचं आणि पन्नास टक्के आपण ठेवायचं.
हा अ नुकसान झालं तर
अनुषठान झाला का आयुषशीने तो सांगणार सगळं तो सगळं सांगणार तोच ते सांगाले तो सगळं सांगणार कुठे घ्यायच कुठं नाही ते सगळं तो सांगणार हा सगळं तो सांगणार पैसे पण तोच देणार असं सांगाल
ह मग तुला काय करायचंय
आणि अरे मग केल की आम्ही रजिस्टर केलो आणि डीमिटडमिट अकाउंट काढलो आणि गडी कुठं टिकू दिला आणिनी नाही मग कुण्याला म्हणलो की मी कुणाला म्हणलंय असं कसं काय म्हणलो अ तो म्हणला असं आहे तसं आहे म्हणटलं मग आता काय काय त्याला कॉल करून बोलतो म्हणलो कॉल करून बोलू नको म्हणला त्याला कॉल करून बोल नको म्हणला त्याला तुझराच वांडा हे आहे ते आहे
बघा बघ काय करतो तुला सांगू जा काय करतो बघत ते बघत राहा नाही तोर अकाउंट म डीमेट अकाउंट को घडलेस नव तू बक् ते मेंटेन् लागते त्यांच मेंटेन्स चार्ज असत महिन्या ज हे लागू नको बघ नाहीतर मायनस म जाल तुझं फकटच पैसे लागतात
अरेखरं मी त्याला अजून बँक अकाउंट जोडले कुठे तेव्हा
बँक अकाउंट जोडून जा जोडू िकना अकाउंट उघडलेच ना वाच के तो मायनसमध्येध्ये दिला क नाही मग अकाउंट मध्ये भरायला लागते नाही
मायनसमध्येध्ये गेल्यावर आपण ओप आपण एंगेज रेड कोण टाकायचं
अ्
हा बरोबर आहे ना कायतरी केल्यावर
म मा पणच होत रे एक त्यांना माहित नव्हतं म्हणजे मोठे आहे लग्न विगन झाले त्यां त्यांना माहित नव्हतं रे असं काय काय ऑटो पेमेंट चालू होत त्यांचं ऑटो पेमेंट गुगल पे वर काय दर महिने एक एकशे नवण्णव रुपये कटवायचे दर महिने एकशे नव्याण्णव रुपये काय आज मला सांगत त काय मला हे जरा बघ जरा काय वालंय दर महिने एकशे नव्याण्णव रुपये कटव द्यावा कुठं कध ते काय कळत नाही ह दार महिन्या क बघित बस सखो पमो वर ऑटो पेमेंट चालू होतय
शिकूया बर बाय शिकूया पण चांगाला म्हण खरं त्याला काय काय आहे म्हणून
अगोदर चालू केलतीत फुकट चालू केलतीत आता पैसे घेतात.
मास्टर आहेत ते कस -
हा त या व पण आहे कायशी मिळे - म्हणजे का ते समर आ ति सांगणार आपल्याला कुठल्या - त्याच्यावर तु ते सगळी प्रोसेस सांगणार फक्त पहिला पण त्यांना पैसे द्यायचे ते - व्हिडिओ बघ-
हा सगळ तेच चाललंय -
हा नुसता पैसा - मी सांगू काय बघ मला एवढं माहित आहे नव - बघ एस आय पी तीन एस आय पी मला माहित आहे लार्ज कॅप - मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्मॉल कॅप मध्ये लही कमी रिस्क असत रिस्क - म्हणजे असतंच नाही एवढ रिस्क नसतय काय मिडकॅप - कॅप मध्ये मीडियम रिस्क असते आणि लार्ज मध्ये लई हाय रिस्क असते काय - लार्ज मध्ये लावलं अस तररी ये आला तर लय येणार गेला तर सगळ्याच जाणार म्हणजे असं काय तर ते सगळं आप नाही सोड म्हणजे हा तेच की अरे आपल्याला काय करायचं नुसत आपल्याला नुसतं दर महिने इन्व्हेस्ट करायचं! त्या ती एस आय पी मध्ये तो तिकडे शेअर मार्केट केवळ केवळ - म्हणजे वर गेला गेलं खाली गेलं गेलं एवढं एस आय पी म्हणजे लाँग टर्म - टर्म साठी एस आय पी आहे शॉर्ट टर्म साठी एसआय पी नाही आहे. सात वर्ष केलंस का नाही लई भारी प्रॉफिट भेटणार तुला
तुला दाखवतो की थांब मी काढलेले लिस्ट
मला अजून हात दिवाळीत दोन वर्ष होईल. मी कॉलेज आपलं चालू झालत बघ फर्स्ट इयर फर्स्ट इयर तेव्हा चालू केलतो हां
महिन -
पाचशे रुपये महिन्याला म्हणजे तीन वर्षाचा केलतो रे अठरा होणार तीन वर्ष अठरा हजार होणार तीन वर्षमध्ये -
हा मग तीन वर्षानं येणार किती तुज्याकड -
आठरा हजार - सोन उतरलं की नाही. बावीस बावीस का स किती तर होता बा - त्या फोटोवर सग -
आवाज गेला? हॅलो.
दाखव.
हा कोण- कोण दाखवते बघा आता तुझा आवाज गेलता मग तू किती भरलायस पाचशेने भरलायस होय.
फोन पे भारी आहे रे जरा त्यावर हाय सगळं हाय - आ.
पाचशेने भरलायस ना तीन इयर -
पाचशे हां पाचशे - त्यात मधलं काय काय आहे खरं सगळ्यात भारी एचडीएफ सी फ्लेक्सी होता. म्हणून एच डी एफ सी केलं कारण. सगळ्यात जास्त इंटरेस्ट त्यालाच बेटर होत्या. त्याला एकवीस काय चोवीस टक्के होते. आणि दुसऱ्या नंबर अस. एचडीएफ सी फ्लेक्सी कॅप मिडकॅप मिडकॅप फ्लेक्सी यफ एल ई एक्स आहे.
या पी एल ई एस
कशा वाटता करायची जलवणवर
नाही जाऊ चचाडी पिडीवर
बट बरोबर विचारला सुय का
हायकी. किती होते मग ते रिटर्न किती येत होत बारा का पंधरा
आजे
हा.
आता,
म्हणजे त्याच्यावर रिटर्न येते ना वर्षाला इयरली बारा टक्के का पंधरा टक्के.
चलाता. हा सगळ्यात हायस्ट त्यालाच होता. त्याला स्पीकर नाही मरत स्पीकर पाहिजे होते, तर आवाज येत नाही दूर केला तर. त लावाय लाग हेडफोन. हेडफोन चांगलाय ोड.
आता इथं काय दाखवले माहिित का? आता इथं काय दाखवलं सांगू तुला. पाचशे तर मंथली गेलास कु नाही एचडीएफसी म्युच्युअल फंड मध्ये, फ्लेक्सी कॅप फंड मध्ये, तर इन्व्हेस्टर अठरा हजार र टोटल आणि बारा ते पंधरा टक्के इयरली रिटर्न. धरून गेलास तर तुझे वॅल्यू एकवीस हजार पाचशे होती बहा टक्केनं आणि पंधरा टक्केनं बावीस हजार पाचशे म्हणजे एक साडेचार हजार नाही तर साडेतीन हजार रुपये प्रॉफिट होते तला तीन वर्षात.
होथांगडच आहे की.
तर ते मी पाच ते दहा वर्ष,
आ अ सांज बकी आहे.
तर मी पाच वर्षण्याच्या धावाशी ठेोलू न तर तुला तीस पा हजार रुपये जाते टोटल तुझं.
ह सधा
पाच वर्षे तीस हजार जातात आणि प्रॉफिट तुला अकरा हजार होते बारा टक्केन.
ह...
आणि पंधरा टक्क्यांनी पंधरा हजार. पाच वर्ष भारी या च्याभरीण अरे पाच वर्ष स
तेच तुला म्हटल मी. टेस् टेस्टला म्हटलं येस आयपी लॉग टर्म साठी आहे. जेवढं वर्ष ठेवशील का नाही तेवढं प्रॉफिट होईल.
तीन वर्षीय तुला मिळाली किती माहिती आहे काय? पस्तीस चे प्रॉफिटवाला बारा टक्के कमी टक्के देऊन जाऊ आपण हा, मण दहा पाच वर्षाला तुला मिळाले अकरा हजार प्रॉफिट झाला की. ते प तुला सात हजार प्रॉफिट झाला. हा काय तर तू दहा वर्ष केला अस तर डायरेक्ट तुला प चावन्न हजार मिळतत बारा टक्केन. हॅलो!
ठेवशील तेवढं कमी प्रॉफिट असं आहे.
हा मग तितकी हा म्हण,
पसी जव जवळ करत राहायं रे धर्म पाचश. स्टार्टिंग पाचशे नाही ह्याला एचडीएफ फ्लेक्सी ला शंभर रुपये स्टार्टिंग आहे शंभर पयण ठेवलंस तर चालते असं आहे.
जवढं जास्त पाचशे रुपये चालते र ते शंभर रुपये न प्रॉफिटच दिसणार ना तोला आलेला.
ते ते ह सोड. आणि एसबीआय ला का नाही डायरेक्ट पाचशे रुपये स्टार्टिंग आहे.
हम् निपटी बिपटी तर पण चांगलं.